गेला आवाज.
आत्ता येतोय का? आला ना हा ते मधे. रेंजचाच प्रॉब्लेम होतोय? म तिथचं नेटवर्क जातोय. आमच्या इथे, तर ना लाईट गेली ना? का नेटवर्कच गायब.
इकडं पण खूप हा ते वाय फाय पण बंद होत, लाईट नसल्यामुळे नेटवर्कचा प्रॉब्लेमच होतो. कधी येतो कधी नाही येत अस.?
ती आपल्या सोबत एक मुलगी होती, ग हॅलो!
बोल, बोल.
हा आपल्यासोबत एक मुलगी होती. अ तिचं आहे, ना तिची आहे ना फेसबुक वर पोस्ट वाचली ग खूप छान! लि लिहिते, गं ती एवढं सुंदर लिहीते, ना तिचं लिखाण अ तिने अस ह्याच तिच्या मुलीचं असतं जास्त करून मु ती म्हणजे तिने जे अनुभवलेला आहेना, असं लहानपणीच्या आठवणी कोटी आ त्यानंतर तिने आता शेकोटीवर पोस्ट लिहिलेली त्या दिवशी. अ असं म्हणजे, ती तिच्या जुन्या आठ आठवणी सांगायची का तिच्या मुलीला आपण सांगतो ना असं का आम्ही लहानपणी असं करायचो. तर तसं ती सांगत होती आम्ही शेकोटी करायचो काट्या वगैरे गोळा करून. अं आपण पण करायचो आठवतोय तुला शाळेत जाताना सकाळी?
हो तिथे बस सटॉपवर.
हा सकाळ सकाळी खूप खंत. थंडी वाजायची तर तिथे बसून शेकोटी करायचो हा तर ती आहे ना अशा पोस्ट लिहीते ना ता तिने मग काय केलं हा हा.
ह हा
अ तिनी ना तिच्या मुलीला तसा करायच होत म्हणजे शेकोटीच तिला काय म्ह छोटीच आहे लहान आहे मुलगी. तिनी अशी शेकोटीच्या काट्या वगैरे गोळा केल्या पण आता तिथेे पे पेटवायला काहीच नव्हतं ना म रात्र झालेली थोडीशी तर मग तिने असं लिहिलं मग तिला असा मोबाईलची टॉर्च लावली मग ती खुश झाली. असं छान छान लिहिते ग म्हणजे तिचं लिखाण आहे ना वाचत बसण्यासारखं असतं. त्याच्यानंतर तिने अजून लिहिलेलं आपण हा. तू पण ओळखत असशील तिला नाव नाही मला आता आठवत खुप सुंदर लिहीत ते लहानपणीच ती अशी आपण खाट टाकून कसं बाहेर बसायचो म्हणजे रात्री रात्रीच बाहेर झोपायचो त्याचा हा त्याचा अनुभव कसा असतो. तिने मुलीला दाखवलं. आणि तिच्या लिखाणामध्ये म्हणजे छानच लिहिते ग खूप खूप मस्त लिहिते. ते सगळंच छान असतं तिच असं हे पण करते ती भाषण वगैरे असतात. न तिजा पोस्ट करत असते ती छान असत.
काहीना बोलायला खूप आवडतं काहिंचे विचार हा बोल ना येतोय आवाज.
तुला अ मधे कोणाचा कोणाचा तरी आवाज आला ना आता.
त्यांचा कॉल.
अच्छा मी म्हणते का मला असं वाटलं का आपलाच कॉल हे झाला का कनेक्ट झाला का दुसरा कुठे.
अहा. आपण पण टेरेस वर झोपायला जायचो आठवतय?
हा चांदण्या हो हो चांदण्या मस्त दिसायच्या आणि मग तुटता तारा दिस ला का विष मागायची.
कधी दिसलेला माहिती आपण तो खुचखुच होता पिक्चर बघून आलो आणि त्याच रात्री तो तारा दिसला.
दिसलेला आणि
आपण लगेच विश मागितलं होतं.
झाली का.
आपलास झाली झाली. खरच झाली अरे हो वाटत लंच नव्हतं म्हणजे जसं बोलले होते तसच झालं. काय माहिती किती खरं किती खोट योगायोग हो ह.
हो नाही होत असेल मग खरं ग. मला पण म्हणजे मला आता आठवत नाहीये मी काय मागितलेलं माझं नाही वेळ पूर्ण झालं.
मला मग आता योगायोग काय होतं कुणास ठाऊक. पण मस्त जसा पिक्चर बघून ह
आलो हा. कसं असत माहि ते का आपण जे बोलतो ना म्हणजे आपल्याला जे हव असत आता आपण बोलो का गोष्ट आपल्याला हवी आहे हवी म्हणजे पॉझिटिव्ह त्या त्या दृष्टीने राहिलं ना तस बोलत का होतच त्या गोष्टी.
करायच.
हा हा तसच.
मेडिटेशन कर.
प हा पॉझिटिव्ह बोलत राहिलो का मग होत बरोबर.
त्याच्यामुळे
हा जाऊ दे पण चांगलंच झालं ना.
ह
द
पण त्यावेळेस काय हा एवढं काय आपल्याला जास्त हे नव्हतं म्हणजे नॉलेजच नव्हतं जास्त कुठल्याच बाबतीत.
होय ना.
तो साध्या सिम्पल
ल्यासारखं वाघ हम्म स्कूल म आताची मुलं खूप शांत
कसले हो खूपच शार्प असतात आत्ताचे
कुठे कसय मुलाय कोणाला कायन्सर करायचं आपलं सारखे नाही आहेत. हो हॅलो